हॅ
हो हो हो, येतोय येतोय.
हा
आता आपण एक प्रदूषण हा विषय घेऊया बोलायला.
ओके ओके चालेल.
हा. अ तर तुमचं कधी याविषयी याच्या पहिले प्रदूषणाविषयी काही असं तुम्हाला माहितीय. किंवा तुम्ही काही त्याच्यासाठी काही असं वेगळं केलं आहे काही.
म्हणजे प्रदूषणाविषयी अस काय केलेल नाय पण आपलं म्हणजे करून हे काही गोष्टी माहित आहेत की बाबा ह्या गोष्टी गोष्टी करू नये म्हणजे. कि, तुम्ही बोलता की
हा, काय ये प्रदूषण हा, हो हो. प्रदूषण हा विषय तर असा आहे म्हणजे आपण उठल्यापासून ज्या ज्या वस्तू वापरतो ना. त्या सगळ्या आपण व्यवस्थित कुठे टाकल्या पाहिजे. ओला कचरा, सुका कचरा, नंतर. समजा भाज्यांचा असला तर तो गायीला खाऊ घालायचा, अ म्हणजे असं वेगवेगळ्याना खूप वर्गीकरण करता येतं ज्याच्या म्हण आपल्याला अ खत पण तयार करता येत, नंतर जे आपण बेस बेसीनमध्ये पाणी टाकतो. काही उरलेल्या भाज्यांच असतं तर त्याच कस विल्हेवाट लावायची. त्याला गाळणी लावायची बेसीनच्या तिथं. म्हणजे तो कचरा वर राहतो, म्हणजे म ते अ आतमध्ये गेल्यावरती जास्त जर्मस तयार होत नाही. वास येत नाही, अशा खूपशा खूप गोष्टी आहेत, म्हणजे पहिली सुरुवात आपली किचन पासूनच होते, मला तर असं वाट ते सकाळी उठल्यापासून आपण किचन मध्ये असतो, आणि तिथूनच आ पण जर व्यवस्थित सगळ्या वस्तूंची अ हे नाही केलं वर्गीकरण करून टाकल्या नाही त्या जिथं टाकायला पाहिजे तर ती प्रदूषणाला सुरुवात
होते होय.
हा तर त्याच्यामुळे मेन तर आपलं लेडीजचच काम आहे. कि आपण, अ घरात सारखं सगळ्यांना सांगितलं पाहिजे की प्रदूषण व्हायला नको म्हणून काय काय करता येईल? जसं आता कामवाली बाई येते ती फरशी पुसते. आपण काय टीव्ही वरच्या जाहिराती बघून, खूप असं वे वेगवेगळ्या ज्या हायफाय आहेत त्या आपण क्लनर आणतो. पण, त्याच्यामध्ये की ती केमिकल असत हे आपल्याला माहिती नाही आपण काहीच माहीत करून घेत नाही फक्त सुगंध छान येतोय आणि छान ऍडव्हटाईज झालेली आहे, म्हणून आपण ते आणतो वापरतो, आणि बाय म ती मावशी काय कर ते ते पाणी घेते पुसून झालं की सगळं त्या बेसीन मध्ये ओतून दे ते, तर अ त्याच्यामुळे काय होत हे एवढं केमिकलचं पाणी त्या याच्यातून गेल्यामुळे जो खाली जमिनीत ते पाणी मुरत त्याच्यामुळे ते जमीन सगळी उत्कृष्ट होत चालली हे आपल्या लक्षात येत नाही त्याच्यामुळे मग सगळच परिणाम होतात जसं अन्न धान्य आता काही कस राहिल आणि आपण म्हणतो किती खाल्लं तरी अंगी लागत नाही आणि त्याच्या त्याचा काही उपयोग होत नाही मग आपल्याला ते डॉक्टरांच्या गोळ्या औषधात ते खावे्या लागतात सारखं
होय
तर असं छोट्या छोट्या गोष्टीतून आपण हे सगळं थांबवलं पाहिजे जस आ घरात पाहणे येतात आपल्या दोन चार जरी पाहुणे आले तरी आपल्याकडे काय भांडे तर भरपूर असतात पण आपण म्हणतो जाऊ द्या कोण ते धुल घासल आणि परत आहे कसं आणि बाहेरून युज अँड थ्रू वापरू आणि टाकून देऊ ते जरी कागदाच्या असल्या यूज अँड ्र जरी कागदाची वस्तू असली तरी ती विघटन व्हायला वेळ लागतो आणि एवढा कचरा त्याच्यामुळे तयार होतो तर उलट जेवढं आपल्याला घरात वापरता येईल घरातल्या वस्तू तेवढं चांगलंय पण आजकाल सगळं हे ना याच बघून त्याच बघून नाही आपल्या स्टँडर्डला हे नाही शोबत ते नाही शोबत असं करून लोक म्हण आता आता कुठेही जा तुम्ही आपण मरण धरणला गेलो ना तर पाण्याच्या बाटल्या ठेवून देतात सरळ तुम्ही विचार करा किती पाण्याच्या बाटल्या वाया म्हणजे किती प्लास्टिक किती प्लास्टिक ह्या पृथ्वी तलावरती गोळा होतय म्हणजे ते आणि हे फक्त तर असं की दोन चार जणांनी केलंय आपण साध्या ग्लासमधून दिलं तर लोक काय म्हणत काय होईल अस तर अऍक्च्युली अशा खूपच गोष्टी आहेत म्हणजे आपल्याला हे दहा मिनट तर खूपच कमी पडणार आहे या विषय म्हण ेल म जातेना म कधीच टिश्यू पेपर युज करत नाही कारण की आपल्याला माहितीय की ते किती झाड त्याच्यासाठी कापावे लागतात काय काय करावं लागतात मग तो पेपर तयार होतो आणि आजकाल तर अस एक बोर्ट भरलाय लगेच घटश बपु झाय घ टिश्यू पेपर टिश्यू टिशू व तयार होऊन जात त्या कच्यामध्ये क्चुली कोण सांगणार कोणाला सांगणार ऍक्च्युली तर मला तर असं वाटत तर हे सगळं ना शाळेतून सुरुवातीपासून लहान असतात मुलं तेव्हापासून ही सगळी सुरुवात केली पाहिजे म्हणजे आता मोठे
काय झालंय स्टँडर् आता पहिलं होतं का हे अशा गोष्टी पहिल्या नव्हत्याच नाही का आता ते लोकांना काय वातय वाटतय की ते ो शो वापरले काय झालं क एकदम स्टँडर्ड वाटतं ना बेसिक आता म्हणजे जे जे आता गावी गैर लोक असत त्यां काय एवढे टिशू पेपरच माहितच नते ऍक्चु तिं का ठेवलं हे पण माहत नतं ए म्हण अस ठेव असेल शोेव असेल आता स्टडर्ड म्हणजे काय म्हणतो सिटीमध्ये वगैरे तर त्याोक लकना काय वाटत ह जणे आपल्याला सवय पहिली कश असायची की बाबा भरला ना हात मग तेवढंच हे केलं पुसलं म्हणजे एड्रेस वगैे आपण पहि नॅपकिन वगैरे वापरायचं मग ते तुम्ही वापरत होता ना हा हा मग ते य रुमाल युजफुल आहे ना आपण ते तो खराब झाला त्याला धुवा म्हणजे माणसांचं काय झालं. गरजेनुसार राहतात की त्रास नको शरीरा शरीराला आपल्या त्रास नको. बेसिक मध्ये होऊन जाऊ देत म्हणजे हात आता समजा रुमाला वापरला तर तो धुण्यात येणार. त्याच कष्ट आपल्याला लागतय वगैरे ह्या गोष्टींसाठी माणूस. किती प्रमाणात प्रदूषण निर्माण करते.
हम्म.
त्याच्या लक्षात येत नाही.
हम्म हो ना हो हो असंच सगळ्या गोष्टी. आणि मग काय झालं हे असं प्रदूषणमुळे. अ बाकीच्या वस्तूंमध्ये पण केमिकल. ड व्हायला लाग क आ म्हण विश्वा क. ठेवाय म्हणजे अशक्य गोष्ट झाली हे.
हा.
म्हणजे खाण्यापिण्याच्या वस्तूपासून सगळ्या वस्तू. मध्ये सगळं असं भेसळ झाली त्याच्यामुळे.
होय प्लाॅस्टिकच जास्त प्रमाणात व्हाय लागलं आणि प्स्ट. च विघटन करायला. खूप वेळ खूप म्हणजे खूप वेळ लागतो असं पण नाही. ते जरी जाळलं जा माणूस काय म्हणताय की बाबा जास्त प्. होतय तर मग ते जाळून टाका नाही का ते विघटन व्हायला त्याला वेळ होतो पण ज्या वळेस. णतो त्याचा जो धूर. होत ह्याच्यामुळे पण किती प्रमाणात प्रदूषण हो. लोना सम. . ते आहे ना सिटीचे एक आउट साईड ना थोड म्हणजे थोडस आउट साईड दिलंय. आणि तिथे ना म्हणजे वल्ला कचरा सुका कचरा माणस माणसं काय करतात लोक. एका पिशव्या भरतात प्या. तिथं फिकून देतात पिशव्यांतात फिकून देतात म्हणजे काय काय घरघंटे आहे म्हणजे ते. ते का म्हणजे सिटीमध्ये फिरवतात टेम्पो वगैरे नाही का मग तो सगळ कच राहतात. तिथच मग तो कचरा ओलला कचरा वेगळा आणि सुका कचरा वेगा असं नाहीत करत. ते सगळं एकत्र करतात आणि एका ठिकाणी आणून होतात मग तिथं ना एवढ्या प्रमाणात हे झालंय. कचरा कचरा कंटिन्यू तो सारख पेटवत असतात नाही का मग. जेवढा जळेल तेवढा जव जळेल तेवढ जवल मग तिथं आता ऍक्च्युली काय झालं मत. कुत्र्री काय करतात भरपूर कुत्रे झाल्यात आता. मग ते सगळे ना तिथं खायला जातात म्हणजे शोधण्यातून त्यांना कसं. वढ भेटत नाही म्हटल्या नंतर ते तिथं हडकायला जात मग. ता मंतरी काय झालं होत कुत्रीे पिसळले होते सगळे हा. कि काय होतय नक्की कुत्र्यांना वगैरे असं. काय होतय वगैरे नाही का असं मग ते कुतरी एवढे पिसावते. माण अटक करायला लागले होते एवढ म्हणजे म्हणजे. प्रदूषण नुसतं असं प्रदूषण नाहीये. की त्या गोष्टींमुळे काय काय काय गोष्टी फेस कराव्या लागतात काय गोष्टी होतात हे. समून घ पाे कुते का पस. माणसांना समजायला पाहिजे होत की कंटिन्यू तिथे असल्यामुळे त्यांना ना ते. असं वरबाडून वगैरे खायची सवय लागलेली असते. आणि तिथे काही जर मिळत नसेल ना. तर त्यांची ही रिएक्शन होती की बाबा ति. काही लोके आलेो की ते हटकच कराय लागल होत किती जणांना एकवीस बावीस जणांना कुत्र्यांंचा चावा घेतला कुत्र्यांनीचावा केला तर दोन जण तर ते जखमी होते की आत्ताचीच एक दहा पंधरा दिवसांचीच गोष्ट आहे आमच्या इकडे म्हणज आमच्या इडच्या गावामध्ये सिटीमध्ये अस गोष्टी झाल्या होत्या. म्हणजे माण. म्हणजे लक्षात आणलं पाहिजे की काय गोष्टी आपण करतो आणि त्याच्या काय गोष्टी. डतात नाही का आण कि प्रमाणात प्रदूषण निर्माण होत हे त्यांना लक्षात येत नाही अस
हा त्याच्यासाठी काय करता येईल
तुम्ही कोणत्या नंबरवर त्र्याण्णव झिरो सात वर कॉल केला होता
अ हो मी बहते एकक त्याच्यावरच केलेलं आहे हा मात ह्याच नंबरवरर करू परत कि तो दुसरा नंबर घेऊ
नाही मी एकदा ट्राय करू या नंबरवर तुमच्या
हो
जर लागला तर करते नाही तर मी तुम्हाला लगेच मेसेज करते मग तुम्ही मला रिटर्न करा
हो हो प्रत्येककाल दहा जास्त बोला तर चालतो त्याच्या हे भेटतात पण मिनिमम दहा मिनिटे पाहिजे अस
अच्छा मग माझा मागचा जो पहिला कॉल केला होता तो साडेसात मिनिटात कस काय कट झाला माहिती म
ते नेटवर्क इशू असेल काही प्रॉब्लेमस असतील नेटवर्क प्रॉब्ले प्रॉब्लेम
अच्छा अच्छा
होत नाही तर बॅकग्राउंला तुम आवाज जर कोणा जास्त असेल टीव्हीचा म्हणा लोकांचा रे तर तो कठ होन जातो मस् टेरेस वर येऊन बोलते माझं छोटं बाळ आहे तो जास्त कालवा वगैरे करतो त्याच्यासाठी
हा बरं बरं
म्हणजे तुम्ही जेवढं आता समजा आपुला हा टॉपिक छान आहे म्हणजे हा टॉपिक वाज राह मग तो छान कंटिन्यू झाला तर ला असला तुम्ही अकरा मिनिटे बला बारा मिनिटे जेवढे बोलाल आणि टॉपिक छान असेल तर पमें आपल्या हो जातम्त वे ए क ब आपल्या दहा मिनिटे असावा असं त्यांचं एक हे आहे टाइमिंगस
हा हा हा ओके ओके नाही प्रदूषणाविषयी तर खूप आहे बोलायला बोलायला आणि सगळ्याच गोष्टी म्हणजे आहेत आता म्हणजे गरज नसत तरी आपण इतक्या वस्तू घेतो आणि शेवटी मग ते त्याच प्रदूषणच होत ह टाकून देतो टाकून देतो इकडे तिकडे काही लागत नाही लागत नाही ते आहेच हम्म ठीक आहे चालेल हो हो ओके बाय